हॅलो! हॅलो हां आवाज येतोयं नां माझा
हां हां हां
हा अच्छा! अच्छा! काय चाललं काय म्हणता?
काय नाही निवांत. तुमचं?
माझही निवांत आताच जस्ट आवरल आणि म्हटलं चला कॉल वगैरे करूया तुमचं झालं जेवण वगैरे?
हो झालं तुमचं झालं कां?
हो हो झालं माझं जेवण. कायं बनवलं आज मगं?
आज स्पेशल तरं कायं नाहीं सांडग्याची भाजी, चपाती,
अरे वा! सांडगयाची भाजी मी अच्छा मी नाहीं आमच्यांकडे नाहीं बनवंत तर सांडग्याची भाजी मी म्हणजे ऐकलं पणं कधीं बनवलेली नाही.
गांव साइईडला इथं बनवतांत नां
अच्छा! अच्छा! हम्मं मगं त्यांची तुम्हीं मला रेसिपी सांगू शकतां का?
हां कशाची?
अ सांडग्याचीच सांगा? कारणं मी बनवलेली नाहीं कधीं आणि म्हणजें बघितलेली पणं नाहीं असं म्ह
अच्छा! हां हां चालेल. सांडग्याची भाजी पहिल्या अगोदर सांडगाया हा तव्यांवरती भाजून घ्यांयचा
अच्छा? म्हणजे ते कडधान्यमधलं असतं का ते कडधान्य टाईप?
हो हो कडधान्याचं असतं डाळीचं वगैरे समध केलेलं असंत ते अगोदर तव्यांत भाजायचं तव्यात भाजल्यानंतर, जरा त्यांला खलबत्यांत उघ जा मोठाड मोठं बारीक कुठायंच जरा आणि मगं नंतर कांदा वगैरे टांकून कांदा लसूण, कोथेर हे समध टांकून जरा मी हे करूंन घ्यांयचा मगं आपला आपणं जो घरगुती आपला मसाला तो टाकायचा
हम्मं हम्मं असं लालची तिखट किंवा काळा मसाला घालायचा
त्यां आम्ही काळा मसाला युज करूं काळा मसालाच चव लागत असतो. आणि थोडंसं गरम गरम गरम पाणी करायचं गरम पाणी करूंनच त्यात ओतायचं त्यां सांडगयात.
हां अच्छा अच्छा हां हां हां अच्छा अच्छा म्हणजे आपणं काही एखादी आमटी वगैरें करतों किंवा मटकी वगैरे करतातं हॅलो! हॅलो हां हां त्या टाईप अच्छा! अच्छा! ! हां हो हो हो ये येतोय आवाज येतोयं मला हो नां अच्छा! कडधान्ये आणि असंही कडधान्ये खाल्लेले हो हो आपल्या अच्छा अच्छा कडधान्ये ते आपल्यासांठी चांगले एक भाजी पाला आठवड्यां भरांमंध्ये हम्म दोन, तीन भाजी दोन, तीन भाजीयां आणि एक दोन कडधान्ये हम्मं
मगं भाजी पणं जास्तं टेन्शन येतं नाहीत अचांनक का पडतो म्हणजे झटपट होणारी भाजी असं
हं अच्छा अच्छा हम्मं हम्मं म्हणजे ते भिजत वगैरे तुम्ही रात्री टाकले तरी चालतात कां? थंड पाण्यांत थंड पाण्यांत भिजंत जरी टाकलें तरी चालतं ना रात्री. हॅलो! येतोय नं आवाज
नाही थंड
नाहीं कां हां हां येतो आवाज
नाही का? हम्म हम्म हम्म हम्म, येतोय येतो हो हो येतोय येतोय आवाज येतोय मला. हा हा येत, हॅलो येतोय का आवाज? आई
हॅलो!
हा हा हा ठीक आहे ठीक आहे, हा हा मलाही येत तोय आवाज, पण ते थोडंसं पाठीमागचं हे येतंय ना, येतोय आता आवाज?
हा हा येतोय येतोय. हॅलो!
हा हा, नाही आम्ही कधी, हॅलो आम्ही कधी करतात, हो हो येतोय. आम्ही काय करतो कि, हॅलो हॅलो येतोय आता? हा म्हटलं आम्ही काय कर तो कधी कधी, डाळी वगैरे असतात डाळी वगैरे असतात ना. अर्धा एक तास भिजत ठेवतो, मग त्या कुकर लावतो मग मला असं वाट टलं कि ते पण आपण भुज भिजवुन नंतर कुकरला शिट्टी देऊ शकतो.
समद्या डाळीचां केलेला असतो, उन्हामध्ये सुकवलेला असतं ते सांडगा.
हो का? अच्छा तो एक प्रकारे तो, हम्म हम्म हम्म, हा अच्छा अच्छा हम्म हम्म हम्म. हम्म छा
कांदा बिंदा भाजून घेतल्याव त्यात गरम पाणी जरा हे होऊन द्यायचं, म्हणजे गरम पाणी होऊन द्यायचं नंतर त्यात सांडगे सोडायचे. आणि दहा मिनिटं ठेवायचं. सुकल्यावर आपल्याला असं होईल तर सरबत म्हणजे भाजी करायची.
अच्छा अच्छा, हम्म असय का? मी कारण
ते चपाती सोबत एवढं नाय पण भाकरी सोबत छान
भाकरी सोबत हो हो हो, भाकरी सोबत अशा ठराविकच भाज्या आहेत, कि त्या छान लागतात. हो खा हो खाते ना खाते ना भाकरी ज्वारीची पण हा भाकरी येतात, भाकरी करते ज्वारीची, तांदळाची बाजरीची भाकर करतो आम्ही, अधूनमधून काही, नाही का? आमच्याकडे करतात तांदळाची, तांदळाचं पीठ म्हणजेे असे आपले रेशनचे तांदूळ वगैरे असताना म ते आम्ही धुवून, सुकवून मग त्याचं बारीक गिरणी मधून दळून आणतो. मग त्याची आम्ही अशी खिशी घेतो ना आपण गरम पाण्यामध्ये ते पा पीठ टाकून, मग त्याची खिशी घ्यायची, मग ते छान असं मळून मळून घ्याय च थोडा वेळ, भिजून ठेवायचं झाकून त्याच्यानंतर म पाटावर आपली आपल्या बा ज्वारीच्या बाजरीच्या भाकरी सारखी थापली की छान लागते. ती कधी कधी मग आम्ही चपात्या पण करतो, त्याच्या लाटून अशा. नाही पाणी लाऊन म्हणजे थोडंस मळून घ्यायचं फक्त. पाणी लावून म्हणजे, हा म्हणजे असं नाही नाही तसं नाही ज तसं नाही येत, हे आपलं नेहमीची आपण बाजरीची भाकर कशी पीठ मळून घेतो तसं ते म खिशी घेऊन मळून घेतो आम्ही.
आग्री हे लोकं सगळे
हा हा हा. अच्छा अच्छा, नाही आम्ही नाही आम्ही तसं नाही करत आमचं आपलं रेग्युलरच असतं ते खिशी घेऊन आणि कधी कधी मग चपा ती लाटून पण घेतो, तांदळाची पोळी लाटून पण छान लागते तशी. हम्म, मग वाच आम्ही असं अ कांद्याची कोरडी भाजी केली त्याच्यासोबत बाजरीची भाकरी. मेथीची भाग काळजी केली त्याच्यासोबत. बाजरीची भाकरी, ज्वारीची भाकरी किंवा काळी एखादी रश्याची आमटी वगैरे केली तर मग त्याच्यासोबत भाकरी किंवा नॉन व्हेज वगैरे घरी जर बनवलं तर त्याच्यासोबत अशी ज्वारीची, बाजरीची भाकरी किंवा मग कधी तांदळाची भाकरी अस करतो पण हे सांडग्याच मी हो, हो खूप छान लाग ज्वारी आणि खाण्यासाठी पण हलकी, फुलकी आहे पचन पण लवकर हा हा.
लागतात
हो, हो त्या एक छान चविष्ट लागतात.
भाजा.
हम्म, हम्म, हम्म खूप छान आणि चविष्ट लागतात त्या भाज्या आणि रात्री तश्या कि तो आमच्याकडे मग एक टाईप ज्वालरीच असते मग खाण्यासाठी रात्रीच्या जेवणा मध्ये ज्वारीची भाकरी हम्म, हम्म. हम्म, तेच मी असं साग्यांचं बऱ्याच वेळा ऐ होना, हा आमचं तेच आहे सकाळी चपाती संध्याकाळी भाकरी साग्यांचं मी असं ऐकलं होतं वाचल होतं टी, व्ही वरती पण बऱ्याचशा रेसिपीज चॅनलच्या असतात तिथे पण मी बघितल्या होत्या पण
सगळीचं सांडगी बनवत असतात. उन्हाळ्यात खूप जण सांडगे बनवतात. हा कारण भाजीचे त्रास होता ना भाज्या काय बनवु, काय बनवु मस्त सांडग्या कधी, कधी बनवू शकतो ना सांग
टाकल्या नंतर तुम्ही
भाजी
हा, हा, हां सांडगे म्हटल्या नंतर म ते तुम्ही वडे म्हणता का? व ते वडे, वड्या, वड्या आमच्याकडे वड्या म्हणतात. त्याला असं काहीतरी वाटतं बरं का तुम्ही डाळींचं बोलेलना मग मा आत्ता मला क्लिक झालं किते वड्या म्हणतात. वड्या म्हणतात आम्ही अस
सांडक्याचे भाजी प्रतकाळी म मसुरी डाळ आहे ते स बाई असत ना रुचे ह्याच्या त्याला समद्या डाळी मिक्स करून हे करतात सांडगे बनवतात त्याच्या उन्हाळ्यात. छोटे, छोटे, छोटे, छोटे असं पाडून उन्हाला लावतात.
नाही आमच्याकडे मग त्याला वड्या म्हणतात. सांगे नाही म्हणतात आमच्या साइडलाना त्याला वड्या
एक चिक्कीचा सांडगा असत डाळीचा सांडगा असतो.
अच्छा नाही हे डाळिंचं
चिककीचं सांडग म्हणजे आपण जे पापड चिक्कीचा सांडका म्हणजे आपण पापड बनवत नाही का? शेवळ्याचे पापड असतात बघा कुरडेई, पापडे हा त्या ज उरलेला खाली चिक्के असतेना त्याच्या चिक्कीचा सांडगा बनवतात.
अच्छा, अच्छा मग तो पण याच पद्धतीने तुम्ही बनवता भाजी वगैरे?
हो भाजी वगैरे असं या पद्धतीनेच बनवत भाजी म्हणजे आठवड्याला बाजार असतोय की. त्याच्यामुळे मग जाण होणं नाही होत मग कधी बनवू शकतो. म्हणजे शेतकरी माणसं की ए कधी पण पटकन, झटपट बनावं लागते.
हा भाजीलाही काही नसेल तर माणूस पटकन बनवतो डब्यासाठी पण डब्यासाठी पण झटपट होणारी भाजी हम्म, हम्म. हा, हा, मग्या पटकन होणारी भाजी एक भाजी पाल्याला नसेल तर मग पर्याय म्हणून आपण पटकन भाजी बनवू शकतो. असं हम्म छान रेसिपी आणि हेलदी रेसिपी लहान मुलांना पण आपण देऊ शकतो ती भाजी डब्ब्याला वगैरे
पक करायचं थोडंसं
हम्म हम्म हम्म अच्छा हम्म नाही मी करून बघायला आम आमच्या इकडे जरी मिणार ना ती नक्की ट्राय करून बघा कून तुम्ही सांगितली त्या पद्धतीने
चालेल चालेल नक्की ट्राय करा बघा खायला खूप चांगलं आहे
हो नाही आज तर आम्ही काही नाही आज आम्ही वालाच्या शेंगा वगैरे केलेल्या काजीला काल झालेली इडली वगैरे रात्री राजमा वगैरे बनवलेला हम्म ह आता सारी सुधी अरे वा हा ती बण आपली हा झुणका भाकर मस्त
झुणका भाकर हा
हम्म आपलं एक
फिटलं म्हणतात
बनवतात आवडतात
हम्म हम्म आमचं पण असतं आठवड्याला आमचं इथं पण असतं आठवडला एकदा दोनदा त्या इमर्जन्सीला कधी पण काही सुचलं नाही की चटपट बनवायचं.
हा हा हा आमच्या इकडे पण असतं तसं हम्म चालेल चालेल मी नक्की ट्राय करेल तुमची रेसिपी चालेल चालेल ठीक आहे ठीक
थँक्यू म आता काय तुम्ही भाजी केली?